हॅलो
येतोय आवाज
हा येतोय बोला
हम्म काय करतेय कशी आहेस
काय नाही मज्जेत त्याला आता झोप चालुये झालं आवरलं
दोनच तुझं
आवरलं, आवरलं
हा बरं जेवण वगैरे हम्म
हो सगळं झालं आता त्यांना झोपवते आणि मग बाकीच पुढच कॉल राहिलेलं ते करू
हा, हा, हा मी पण तेच म्हटलं आज फ्री ये
आज काय हम्म ह आज काय विशेष
अ आज काही नाही आज आषाढ्याचा नैवेद्य दाखवायचा होता.
हम हं हं.
देवीला साती असराणा मग तेच आज केला आणि.
तुम्ही घरीच दाखवला का? नैवद्य का मग देवीला गेले.
हा नाही इथे आहे ना आमच्या इथे जवळच आहे ना.
हम् हम.
अ हे साती आसरांचं जे देवीचं मंदिर आहे एक.
हम् हम.
आणि मग तिथेच नैवेद्य दाखवला मग तिथेच आहे साती आसरांच.
हा का? हम्म बरंय आमचं बाकी आजुन.
अजून आता किती? पुढचा आठवडा आहे वाटतं ना आजुन, आजुन.
यांनी पण नाही पाहिलं पण ह्या आम्हीच केलीच असती.
हम्म. परत मग मंगळवार परत मंगळवार झाला का परत शुक्रवारची वाट हा मध्ये काही ना काही मा अडचणी हम्म.
तुमच्याकडे माहिरी जातात हो आमच्याकडे माहिरी जातात. द्यायला नैवेद्य.
हो का?
हो मी तर अजून एकटी राहलीली नाही आहे पण.
अच्छा म्हणजे माहेरी जा साठी असरा असेल त्यांच्याकडे का?
हो तिकडे देतात. कारण आत्यां आणि ती आलेली त्यांना तिकडे द्यायला तेव्हा मला म्हणजे दरवेेळेस येतात आत्या.
हा हा हम् हम्म हम्.
मला आई पण बऱ्याच दा लेकी की कडे यायचं असतं मग मुलीनी द्यायला. बाहेरच्या साठी असतं मग ते आजुन एक केलीय हम्म्म हम्म हम. गेली ती तर म्हंटलं करू आई म्हटलं तुझ्याच म्हणे माझ्या हा मग म्हटले ते तिथलंच पीठ म्हणे इथूनच घेऊन गेली तर म्हटले मग काय उपयोगात. च पडेन पाला इथे सगळं करून घेईल.
छ्या मग इथून करून घेऊन जायचं काय? त्या
मा आपलं कसं ऐका दिवसात नसतं ना आपलं कसं आज गेलो ना आजच संध्याकाळी चार पोचायला चार वाजताात कधी करणारे तिथं जाऊन असं.
सकाळी लवकर करून आणि म लवकर जाऊन मग तोपर्यंत त्या हिशोबानेच निघ्यायचं ब इकडून असं.
आपल्याला आपली गाडी नाही ना आपली गाडी नाही ना असं आहे ना प्रश्न पडतो. बस नाही जाण म्हजे मग थोडंस प्रॉब्लेम होतोच.
हा आणि काय ते परत मध्ये काही अडचण आली काही. उशीर झाला तेवढं करून ये परत नको.
तेच ना.
हम् हम.
त्यामुळे बर्याच झालेलंच नाही वाजवायला तिकडत देणं.
हा्.
ते जातात आम्ही जायचो ना या्या दिवसात ना मस्त. बादली बिदली भरायचो पाण्याची आणि पूर्ण गावात. अ नैवेद्याचे छोटे, छोटे, छोटे, छोटे, छोट्या आई भाकरी करायची. ती भात असं बनवून घेऊन जायचो. आणि गावागावात बऱ्या ठिकाणी बनवून ठेवायचे राहायचे मग. आजी बरोबर जायचो आम्ही नैवेद्य द्यायला. सगळीकडे फिरायचं गुळ भातायचा नैवेद्य राहायचं तेव्हा.
हा हा हा.
तेवस आठ होत मी म्हटले ना आम्ही कमी. कमी तीस ते चाळीस नैवेद्याच्या पुऱ्या बनवायच छोट्या छोट्या.
आपले एवढं.
हो हो कारण खूप बनवायचं म्हणजे खूप राहायचं ना ते. गावा जिथे- तिथे- तिथे- तिथे होते. मग तिकडे सगळीकडे द्यायचे शेतात वेगळं शेतातला वेगळा राहायचा. आणि वेगळा रायचा आणि आम्हीच नाही. पूर्ण गावातले तिकडे जेवढे होते ना ते सगळे द्यायला जायचे. सगळ्यांच राहायचं नैवेद्य आता तर मी म्हणते ना.
हम् हम.
तिथे कोणी ना कोणी राहतं ना त्यांचा पोटोचं भरतं.
ह ना.
हो.
ह हम
म फस्ट उसरायची या दिवसात आजीसोबत जायची.
हा नाही गावाकडे ना थोडी ह्या सगळ्या गोष्टीत ना अशा. अ चपा पारंपरिका आहे ना यांची ना खरं मजा येते. ज सगळं करायला हम्म ते.
आता तुकाराम बीज म्हणतात परंत तुकाराम सप्ताह ज्ञानेश्वर. पारायण हे वगैरे सात दिवस अंगणातच होत त्यावेळेस मी म्हणजे. अक्षरश आम्ही एवढी मजा करायचो ना असा छोटासा. पडदा टाकलेला राहायचा कीर्तनासाठी आणि जस. आणि पार नव्वी दहावी पर्यंत गेलो ह खोटं वाटेल तुम्हाला नववी दहावीपर्यंत गेलो तोपर्यंत बाहेर आहे ना. तो असा स्पीकर लावलेला राहायचा आणि घरात ना. मंदिरात आहे ना ते गाणी लावलेले राहायचे राधाकृष्णाची त्याचे. त्या गाण्यांवर लिटरला आम्ही नाचायचो. भर अंगण हा आणि जसं काय आमच्यासाठीच लावलेलं आहे ते ना. संध्याकाळी कीर्तन राहायचं ना त्याच्यासाठी ते सगळ साऊंड सिस्टीम वगैरे करून ठेवलेला राहायची. आणि आम्ही त्या गाण्यांवर नाचायचो आणि काही येतय दहा वाजतो ना अ. संद्याकाळीची पाच साडेपाच ला स्कूल मधून आलो आल्या आल्या बॅग फेकली. ते कपडे बदलले नाही बदलले तसेच आम्ही बाहेर जायचो. आणि आमचे बा आमचे बाबा तिथ. तिथचं बसलेला राहायच ना पारायणला बाबांच दोन्ही टाईम एक टाइम उपवासिक. टाइम फराळ हे रायचा अ उपस सोडायचे. बाहेरच राहायची बाबा बाबांबरोबर मी जेवायला कधी जायच. अब पण बाबा तिथे मेन होते काम करणारे. बाबांनीच सगळं केलेलं आहे मंदिराच आमच्यासाठी म्हणजे स - सप्ता म्हटल्यानंतर म्हणजे एक दिवाळीत राहायची.
हां हो ना रे ते एक वयच असत खर तर. म्हणजे तच्यात. माणुस खूप मज्जा करून घेतोय म्हणजे तेव्हा काहीच असं आपल्याला काहीच वाटत नाही चार लोक आपल्याला बघताय का काहीच वाटत नाही
आणि तेव्हा कोणाला काहीच फरक पडायचा नाही, कारण काय होतं जॉईंन फॅमिली होत्या आणि प्रत्येक घरामध्ये कमीत कमी आठ, आठ पोरं होते आठ, आठ, नऊ, नऊ पोरं होते प्रत्येक घरामध्ये पब्लिक बी इतकी होती ना पोर एवढे होते ना आणि प्रत्येक भावाचे एक किंवा दोन बहिणी प्रत्येक बहिणीचे एक किंवा दोन भाऊ असं होते म्हणजे सगळे भाऊ बहिणी, भाऊ बहिणी असंच होतं पूर्ण याच्यामध्ये कमीत कमी आम्ही तीस ते चाळीस पोरी अस चो अन् मुलं बी तेवढेच होते, येवढी मज्जा करायचो
म्हणजे ते आहे ना ते म्हणजे पूर्वी काय व्हायचं सोशल मीडिया वगैरे हे पण याच्यापासून फार दूर होतो, काहीच नव्हतं. खूप चांगली गोष्ट होती खर तर ती पण आता काय झालं त्याच्यामुळे ना ह्या बाकीच्या गोष्टी दुरावल्या मुलां
आत्ता ते गावाकडे डायरेक्ट तो विषयच राहिलेला नाही ये आता जे नाही आत्ता सुद्धा गावाकडे तो विषयच राहिलेला नाही ये, आत्ता बघा तुम्ही अ जर गेलो ना तर माझ्या काकांच्या मुली नाही बाहेर निघत त्या नाही खेळत त्या असं काहीच नाही असं वातावरण ते सपता तर कायम होतोच. तुम्हाला सांगू ज्ञानेश्वरी पारायण बी होतच, नेहमी होत. आत्ता स्वामी समर्थां चंही पारायण लावलं जातं. कोणीच निघत नाही, बाहेर बघायला निघत ते निघताय चालू द्या, बघताय बघू द्या. छोटे, छोटे पोरं खेळतील ते फक्त पहिली, दुसरीचे पोरं त्याच्यानंतर कोणी दिसत नाही. कोणी च नाही, आम्ही ते पारं अं हारतालिकेचा उपवास राहिला, दुसऱ्या दिवशी गणपतीच डेकोरेशन गल्लीत सगळ्या पोरं सगळं गणपतीच डेकोरेशन ला लागायचो, कारण उद्या गणपती बसणार आहे अशी अशी हरतालीका राहते एक दिवस आधी आणि आम्ही पोरी सगळं बस आम्ही फक्त सगळे पोरी नटून, थटून तयाऱ्या झाल्या जेव्हा उपवास केला का त्या दिवशी ना पूज्या वेळी झाली का हीच्या घरी चहा प्यायला झाला का, तिच्या घरी जायचं, तिच्या घरून जायचं का तिच्या घरी जायचं म्हणजे पूर्ण घरभर गल्ली, गल्लीत पूर्ण गल्लीत आम्ही चहा पीत फिरायचो.
च्या हां, हा
हं आणि ते पोरं मस्त पैकी तयारया करायचे या्याच्या व मंदिरात डेकोरेशनची तयारी करायची. अन् मग संध्याकाळी लगेच सांगायचे पोरींना सगळ्या, सगळ्या बहिणींना सांगायचे तू हे घेऊन ये बरं तू ते घेऊ आमाला ते काय सगायचे तुमचा उपवास काय उपयोगाचा, तुम्ही दिवसभर चहा च पित फिरताय.
अं, अं, हं, ह
कारण त्या पोराणची त वेगळी धावपळ चालायची डेकोरेशनची आमची इकडच्या घरी जायचं, तिकडच्या घरी जायचं इ ते हे खाऊन ये तिकड ते हे उद्योग चालायचे म्हणजे ते वातावरण इतंक भारी वाटायचं ना तर अजूनही आठवण आली ना तर अ खूप भारी वाटतं ते, विचार केला तर.
आणि आता ना काय होतं माहिती का म्हणजे आहेत त्या सगळ्या गोष्टी अजून पण आहेत. पण होतं काय माहिती का सगळेजण एकत्र येतात आणि जो ज्याच्या त्याच्याच मोबाईलमध्ये बघत बसतो.
हं आणि प्रत्येकाचं एकमत पण होत नाही आता लवखर.
हो ना, नई आणि आता ग अ बाहेरच काय ये घरात जरी बसलेले असतील ना चार जण एका रुम मध्ये तर ते चार जण चार त्यां त्यांच्या मोबाईलमध्येच बघत बसतात.
तेच- तेच- तेच सांगते ना एकमतच होत नाही ना. अजिबात नाही, अजिबात नाही आता तुम्ही हाच विचार करा तेव्हा मोबाईल नव्हता म्हणून पनाते या गोष्टींच्या अपडेट नव्हत्या किंवा नवीन आयडिया ही कल्पना एखाद्याला आली कल्पना सगळ्यांना आवडायची इथ कस आहे पण प्रत्येकाला- प्रत्येकाकडे सोशल मीडियामुळेळे ना सगळ्याडे नवीनवीन विचार सगळी नवी-नवीन गोष्टी माहिती
त्याच्यामुळे काय होते कॉम्पिटिशन वाढून गेली कारण का त्यांना सोयी तेवढ्याचआहे ना काही, ना काही, काही ना काही ते बरोबर सापडून काढतात.
सापडून काढतात आणि लवकर मत नाही होत ना नाही -नाही हा प्लॅन करण्यात पेक्षा मी जो पाहिलाय तोच कर.
हा प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं आहे ना त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं का मीच हुशार, मीच हुशार किंवा माझच छान आहे असं
तेच ना हा स
हम्म
नाही तर आमची आमच्या एवढी मजा नव्हती कोणी
हो ना बोलू परत आपण ह बाय -बाय
हम